आता एतय ना, हॅलो हा हा हा बोला.
हा काय नाही काय चाललय, काय चाललंय.
नाही आता, काय नाही बघं आता चहा करून आली, मुलांसनी तुमचा आवाज का कटकटवा रेंजमध्ये या की, हॅलो हॅलो
आवाज कट म्हणजे मला फोन आलेला
हा हा तेच म्हटलं, ऐकू आला नाही तुमचा आवाज आणि कटकटवाल्यावर हाय बघा बरी तू कशी आहेस.
निवांत हाय बघ, मग परवा प्रवासाला कुठं, कुठं गेलेला सुट्टीत.
म्हैसूर म्हैसूरला गेलते फिराया, तुम्ही ह्ऽ
आला.
म्हैसुरच महालऽ हम्म चामुंडेबिटा, नंदीबिटा आणि झु प्राणी सगळे तीन चार दिवस होते. हम् त्यांना काय ते रात्रीच महल बघायला. लय लायटिंग वगैरे केलेलं मैसूरचा महल आहे ना मोठा
हम्म
राजवाडा ते बघायला. झु परत आणि ते माश्याच ते आपल्या आपल्या साईडला ते हा हा म्हणजे त्या आत मासे मोठे मोठे त्यातन असं टँक मध असत ते मग आपण त्यातन आत जाऊ शकतो.
हा परवा हिथं पण आमच्या इकड पण आलेलं आकवारियम बघायला नेलेलं मुलींना मग ते काय
नाही खरोखर ते आहेत ते काय नाही फक्त मासे वेगवेगळ्या प्रकारचे असे होते. हा हा हां आणि
व्हय, आम्ही पण परवा मालवणला गेलेलो तिथं
हां
वास एवढा येत होता त्या वासान उलट्या येत होत्या मालवणमध्ये काय मुलींना बीचच बी बीचवर जायच होत बाई त्यामुळे बीच वर जाऊन निवांत दोन तीन दिवस राहून
ओनचं नाहीं नां कांर तिकडे ओन
नाहीं एवढं नव्हतं ऊंन जरां मध्यें मध्यें पाऊस पणं होतां तरं कांहीं आम्हीं उन्हाळ्यांतचं गेलेलो मे महिन्यात गेलेलो त्यामुळें ज होतं ऊंन तेवढं त्यामधून चं पाऊस पडायचां मधूंनच ऊंन ते कसं कोंकण किनारं पटी की थोडांफार पाऊस येतोयं
आणि येऊंन पणं फांर असते म्हणतांत की समुद्रांच्या किनारी गरमले
कां रे होतं खूंप ऊंन आम्हीं कसं समुद्रांच्या किनारी चं त्यांना रुं मुलींना बीचं साईड रूंम वरं राहायचं होतं त्यामुळें मी तेथेच मी आणि तरं असे जरं कां राहांला मैत्रीण तिची फॅमिली आमची फॅमिली मिळूंन गेलेलो आम्हीं गाईड करूंन
हे जेंव्हां गोव्यांला पणं तसंच आहे अं
गोव्यांलाचं जायचं प्लॅन होतां आमचां बरं गोव्यांला कसं मं मुली आंत्ता नको परंत जाऊंया आंता पहिला मालवणंला जाऊंया, त्यांच्या मैत्रिणी तिकडचं गेलेल्या नां, आणि त्यां तरं
हम्मं
चुळं निवती बीचं, लाईट हऊस, ते कायं कायं बघायचं होतं पूर्ण, नाहीं मोबाईलवरं आंजकांल हां मालवंन
आणि कंट झालां की तुमचां आवांज,, हॅलो. हॅलो
हवे येतो नां द बघूंन यायचं आंत गेल्यानंतर कायं खरं बाहेर रेंज नाहीं तेवढी आंत तिथं फुल्ल रेंज होती
भरे केव्हांही
हम्मं, पोरी ते बाहेर अजिबांत रेंज येई नां फोनला. आम्हीं जिथं राहिलेलो नां तिथं म्हणजे रेंज कमी होती फोनला, आणि आंत गेलो नां समुद्रांत, आंत समुद्रांत तेवढी फुलं झाडांला रेंज म्हणजे टॉवर एवढं, छान केलंय त्यांनी, सरकारनं मं तेचं पोरं सरकारनं टॉवर वरं हे किती छान केले, हि तर आहे पणलाथरोर नाहीं. कोकणांत लाईटचां प्रोब्लम ऽ
हो हो हो, कायं मनतांय? हॅलो, हॅलो, तुमचां आवांज पटज मला येई ना, हॅलो तुमचा आवांजच जरां हां, हां कायं म्हंटला!
रेज,
जरां बाद ना,